पण नाही येत बर का, तरी आता कस गुततच येतय तरी
हाव.
ते सारखं बोलून बोलून नेट नेटचा प्रॉब्लेम झालाय का काय झालं काय माहिती
हा तूवा आवाज येतोय मला माझा येतोय ना
हा राऊन राहून गुततो ये
हम्म. मंग मी ना आता ते दारा पुुढें ना गवत झालं होतं ना.
हा ना.
मग ते गवात काढीत होते मंग असं आजूबाजूनना जास्त.. गवात होता आहे ना.
हा घरा पुुढून निर्मळ असं म्हणजे व्यवस्थित दिसतय चांगलं नाही का. आपल्याच पोर हिडात आहे ते. पो हा ना पोर हिंडता आपले
हा म्हणून म ते गावात काडीत होते मंग मग करावा फोन तुला बरं काय चालू तूवालं.
अ ना काय नाही मी बसले म्हणला काय करत. काही नाही नाही का आम्ही पण गवत काढायचो. पण मग आता नाही का आम्ही मारत नाशक
हा आम्ही ते मारत नाशे पण मग लगेच कुढं अजून काही.
हा.
जर चने होईल ना हा. भागला बरोबर जात सळ. हा हा.
म माणूस म ते काम नाही मग य तर नाशक मारायचंत बस ते निंदत नाही का.
हा मग तेचत त्या भिंड्या प्यारलाच त्याच्या तर गावात उगलय ना मग ते हळू हळू मानला. थोडस निंदून काढ.
हा ना आम्हाला निंदायला लागतील ना आम्ही लावले थोडं थोडं त्या.
हम्म. काही घेवढ लि खा लावायची ती मग तेवढच भाजीपालावतय ना.
हा आणि मग तिकडे कुडं शेतातच तुम्ही खाकतोडतात का गेवड्यांला.
हा शेतातच राहतो शेतातच हा शेतातच राहतोय ना.
मग तुमच्या शेताकडं म्हणजे असं का. हा.
मग शेत वस् राते ना. तिडूनच थोडे वळे लावायचे तोडण मग.
तिकडं तुमच्याकडे जायला रस्ता आहे का डायरेक्शातवर. अशे मोठ्या गाड्या पण जातात का हा.
अ अ अ
हा ना. आमच्याकडे तर रस्ताच नाही ना त्याच्यामुळे मग गाड्या नाही जाते आमच्याकडे.
हा तुम्ही तिकडं. हम् तुम्ही डोंगरामधी राहते आमच्याकडे डोंगर भाग नाहिये ना.
हा आणि तेवढं करून नाही का शेतवाले दुसर्या शेत. कर आपल्या रस्ता नाही देत.
हा रस्ताय देेत नाहीय. हम असं आमचं आम्हाला. रश याला काही प्रॉब्लेम नाही आमचा.. हा.
मग हा पाणी झाला क नाही आता चार वाजले ना.
हा चार वाजलेच पण मंग अजून. पाच वाजता टिवल म्हणला ते आ.
पाच वाजता तेरी त्या. आम्ही तर काही दुकानावर बसला तर मला तर हाची काही इच्छाच वाटत नाही मी नाही घेत कधी हा एवढा. सकाळचीच पेते फक्त. भेटतय पण म मला नाही जास्त चा आवडत नाही का. हा मग हा नाडशी आजारी दोन तीन दुकाना आहे चाचे.
हा.
पण मग मी नाही एवढा चा पीत नाही मला नाही आवडत पाहिल्यापासून. मग सकाळशीच पिते फक्त चा मी.
ह आणि तिकडं केवढ्याला चा भेटतय मग.
दहा रुपयाला इथं पहिले पाच ला भेटायचं पण आता दहाला चा देताती इथं. ते एवढा एवढाच कागदिक ग्लास नाही का तर काग. ते ग्लास तेवढाच भेटतेय. तर. तुम्ही रेंज मध्ये राह ना तुमचा रेंजचाच आवाज येत नाही नाही का पुुतत येत नाही का.
दुकानात काना असेल ना.
हा मग आता भरपूर दुकानं झालेत नाही का पहिले ह्या फाट्यावर काहीच नव्हतं. हा पहिले फाट्याव काहीच नव्हतं आता लई दुकानं झालेत.
हा काय कयच्या दुकान झाले आता.
अ भरपूर एक मोठं होलसेल आहे सगळं काय भेट
हा हम हा
इथे तर भेटतय खूप आता तर विक्री होते इथ त्याच्यामुळ भरपूर लोक दुकान टाकायलेत ना वाढायेले गड्या गाड्या घेऊन काय न पण भरूर दुकान टाख त्या हा सगळे रस्ते इथं मिळायला येतील अन पर्यटक पर्यटक स्थळ य त वर हा न वर पर्यटक स्थळ येत नाय का हिंडायला सारखे फिरायला जाया सारखे त्याच्यामुळ मग भरपूर विक्री होती आता इथ प्रत्येक व
ते स जा हा जास्त लोक येत ना फिराय तिकड आता
हा निसे माकाचे भाजर क जरी ठेवलं तरी तेची पण भरपूर विक्री होते इकड असं
हा रस्त्यामध्ये दुकान असले का फायदा्याच होतोय
हा ज्याच्यावरडत जागा आहे त्यांचा खरंच फायदा आहे फक्त करणार फायदा अ करून घेणारा पाहिजे फायदा त्याला कुठं जायची गरज नाही हा
हा हम्म काय नाही कसं करता येत नाही फायदा असून करता येत नाही
हा कायला असून करता येत नाही नाही का
हम्
इडत आहे ब समोर विशाल हाटेलय ते भरपूर चालत आहे ना का
हा
नाही पण मला आता पाहि नाही तर असं को त्यांचच थोडस टाकेल
कोंबड्यांचा धंदा कायखे थोडासा
हा मग ते बचत गटाकडून टाकायची ना कोंबड चाळ
हा मग तेच नाहीे की आता पण घरात काम झालंय मग त्या रागा नव्हती मग आता शेड वाढला का मगे म्हणला कोबडे
हा म्ह जाग्याची वय नाही हो माझं लगन सगळं करू श वाटत आहे पण जागाच लागत
हा मग अशा गावठी कोंबड्या घेईल आणि मग करेील
हा आणि नाही का त्याचा त्याला फायदा आहे माझ्या नंदाचे बी हा येत ना त्यांचे बी अ गवटीच पामबल्या टाकीती पण मग भरपूर फायदा होता नाही का एखटी घ्यायचे आणि एखटी का काढायचे
हा तिकडं तुमच्या इकडं कोंबड्या पाल्या आहे मग तिकडे वाघ येत असेल नाड वांगरा ना
हा ना आमच्याकडे तर वाघाचीच लबी हवंय
तुम्हाला शेळ्या पाळता नाही याी
हा ते बी घरामध्ये व्यवस्थितले जास्त शेळ्या अशा अ जाळी मारून नाही जमत नाही का
हा तेच ना मग परत वाघ कसा दिवसा येईल तुमच्या अ जास्त डोंगर आहे ना मग
अह आमच्या शेताच्या वरूनच कधी कधी राहत होते शाळेवाले सारे व राहनात जाते नाही गा गावातून खाली शेतामधूनच शाळेचा आरतात आशा वय तग देऊन ठेवतात. झा लावेला आंब्याची झाड लावेला आंब्याची झाडा सगळे शेळ्या खाऊग तर नाही का?
ह.
आणि शेळी नाही एखाद झाड खाला का ते फुटतच नाही असं.
हा तेवच नाही मंगशाळी ना खाला का मगवत
हा ना. किती बी त्याला आडकुळ करत ते शेळा्या खाल्या शिवाय राातीच नाही.
हा. त्याच्यामुळं मग तुम्हाला कसं कोंबड्या पाहतय दिनेश शेळ्याने मग दुसर सुधे करायला हवेत नाही ना तसं आम्हाला मग
म्हशी पाळा होता तोही सगळ्या डोंगर डोंगराला कुठे म्हशीला चाारता येत नाही.
हा हा ते आहे.
असं आमचं असं सपाटी राहणारच नाही.
हा तसं आमच्या काय ना डोंगरच भाग नाही डोंगर भाग नाहीची. ते सळ अस पाटे तरी वाघ येतोय रात. त ति तरी वागेयच एवढा स पाठी राहा आणि तरी
ह आ वाघाची चौकड चाहूल हहायचं आहे नाही का? आता हे राणीच्या बागातून आणून सोडलेले बाघ आहे ते
हा मग पण तुमच्या आमच्या कस रात्रीची येतं तुमच्याकडे उसा येतं असल.
हा दिवसा म्हणजे डायरेक्ट घरा पैशी नाही पण घरांच्या वरून शेतातून नाही का? मागं मागत केवढ त्याचीऊ वाटली होती सारख्या पुढं नाही पुढं. शाळा धरायच्या चार वाजलं कधरली पणाची शे लगच रानामध्ये आरड उठायचा.
हा अंतु पायलाय का अनेकनी मगवाग बडीडू अंगर
नाही ना पण मला मला पहायलाच नाही भेटेल अजून पण वाघ
काही काय नाही बाहेर राहतोय नाड वांगरात राहणार्या आणि
हा पण आपण रोजगारात राहतोय कधी पाहायलाच मिळाला नाही असं झालं.
मग आता डबलच घर पालंय मग वरून पावा ना वर वरून काय वागाला आता नाही येणार.
हा. अग कधी कधी म्हणजे आता रात्री श आ्ही जपत राहतो. तेव्हा तर फार गा घराच्या आजूबाजून हिंडून जातोय असे मोठे मोठे पाय वटील राहतात त्याचे
हम्म पण प्रत्यक्ष पाळेल नाही ना.
हा पण प्रत्यक्ष पायलाच भेटत नाही.
हम्म नाही आता मग डबल. रच कधी दिसेल तुला वरून वरून पाहाच.
हा. एकदा आमच्याकडे गाय बसवल्या त्या्या तर त्याच्या गाय त्याच्या ते वाडा बनवितात ना त्या वाड्या शा जरी गेला होता.
हा.
त्याने आम्हाला फोन केला म्हणा यग पाहिला आम्ही एवढं पळत गेलो होत पण काही पाहिलाच भेटला नाही.
हम तवर निघून घ्यायला असेल ना.
हा. म्हण दोन तीन टाईम म्हण ते पकी घाबरले असं मग म्हणा नाही का कोणाला तरी जोडी म्हणजे घरापासून असं वरभरच वर शेतामध्ये बसवेल होत्या ना.
हा.
त असा काचऱ्या दोन काचऱ्या अंतर होता.
हां
त्याच्या होत, पण पहिलाच नाही भेटला.
कमी
हां
आमच्या उघडलंय आता म्हणजे येतोय जातोय सारखं लागून नाही.
नाही आमच्याकड पार उघडून गेलाय आता.
मग आता सुट्टी कधी तुला?